आ आ येतोय. हॅलो, झालं का जेवण.
झालं झालं.
आज काय बनवलं होत? आमचं हे झालं बघ जेवण.
आज आमच्यात माठाची भाजी होती.
माठाची, मग तुम्ही लय रानभाज्या खातात बा.
माठाची भाजी होती रान भाज्यात आता जास्त राहतात आमच्या.
अस ना.
हम्म. आज पाऊस आलता भरपूर. हम्म त्या पावसातच बाजारात गेले होते भाजी आणायला. बाजारातही होती. हा बाजारात भाज्या आल्या. नसायची भाजी परत ती लोक चिक कयची म्हणतात ती गोळूची.
बथची, गोळची, साईची मग लय भाज्या येतात बघ. तुमच्या बाजारात.
मग.
आमच्या बाजारात नाही माती, इकडं. आम्हाला द्यायला लागतय राहनाच गावसाईला.
मी तुमच्या बाजारात आलत्या. ती एक बाय देत होती मला म्हणत आहे भाजी घेऊन. गोळूची म्हटला नक आता घेतली चायची.
सारश एक दि.
हा लोतीची भाजी दिलेय, छाळे गेलत. तिकडे एक बाई ओळखीची ना.
हां.
तिन दिली, अ थोडीशी करून खाय म्हणजे पोटात दुखणार नाही पोट. दत असला तर राण जाते.
ते लोथच्या भाजी ना पोटत दुखत नाही असं.
हा.
एवढी आयुर्वेदिक
हा ना.
अन्न पचन क्रियेसाठी चां चांगल राहते का, आणि ती काय कोंबडी्याची म्हणतात ती भेटते का.
ते भेटत पण नय रानामध्ये जायला लागत ते आणायला.
कोणत्या रानात भेटते? तुमच्या भेटते का?
आमच्या रानात नाही भेटत तिकड आंबेवाडीच्या रानात जायला लागत.
आंबेवाडी च्या रानात.
हा.
ते काम जाय लागते का.
लय लाम जायाय लागत डोंगरला प
तुमच्या रानातून नाही भेटत तिकडं जायाय लागतय.
हम्म. लाईट नाही लाईट आली तशी लाईट नव्हती आमच्यात.
हा लाइटीचं काही लोड शेडिंग चालू होत?
काय माहीत कळतच नाही लोडशेडिंग चाले का काय चालय काही कळत नाही.
लोडशडिंगच वाटत आहे मला. सगळे कसला आहे त जातेत जेवणा वेळेच्या सातच्या टायमिंगला.
नेमकं स्वयंपाकाचा टाईम आणि लाईट जाते. जेवणा होऊन जाते तरी येत नाही आठ, दहा वाजता तवर घरचे जेवण राहत्याती लोकांचे सगळं आवरून जाता
नाहीले फ् लाईट येते मग
ते
हम
हम् तमच्याक अली कनलायत
आमच्या का अली भावातच लायटीचा मोठा प्रॉब्लेम आहे
हा का
हो ना ह ठीक चालच
अवनी आले का नाही?
आवनी आलीच आहे आमची पण पाऊस नव्हता आजच पाऊस आलाय आठ दिवस झाला पाऊस उघडला होता
हा का
ह ना
आमच्या ना आल्या अजून पप्पा गेल्या आमच्या आले हा आपे पणलं पिवळी पडलय ते पाऊस नव्हता
हम्
हो ना नाही गेले पिवळी पडून
ए बोल
खता मारेल
खत, खत नाही मारायची एवढी जास्त खत मारले म्हणून
काय झाला काय माहिती नई का पाऊस आला पडला पकायला आणि गेला उघडून मंग आताकडून
हम
मध्ये अठ, दहा दिवस आलाच नई ना आता आला आज आलाय थोडा, थोडा मुरमुर
हम् बरं भाऊ आमच्या कड हाई भाऊ पाऊस आमच्या कस येतो तपासामी खाली
हम्म
रोपच आखडले होते त्याच्यामूळ आता उद्या पारवापासून घ्यायला लागते लावून
हा
हम अच्छा रोक पोर आहे त आता जोपायचा टाइम झाला त्यांचा
हा
हम् हम्म
आज काय चला
हा आज खेकडी केले होते
खेकडे केलते
हां
रानातून आणल्या होत्या काही तुम इकत आणल्या होत?
नाही, नाही वळाला गेलतो दारायला वळाला दारायला गेलो होतो
देट तेव काता
मगता भेटत येत ना
पण अजून एवढ्या चांगायला नसेल ना
ह लय भेटत येत आमच्याकडन
हा पण मग खायला चांगल रातना पोकळच राहता असेल.
हा पण मग आता कसं आहे त्याच चांगलं हेरत आहे ना सांधे वागतो याच्यासाठी. कॅल्शियम जास्त भेटतात त्याच्यात.
हा हा गुडग्याचे आजारला चांगल राहताय ना.
हा ना ते छान हे.
तर राहून जातच त्यांना.
त्याच्याच मुळ मग. आमच्याकडलं लय लोकं जातात रात. दप दिवस आहे हा मग राात्री दपन दिवस आहे.
दिवसात येतातच ना.?
दिवस मग बेडका टाकुन.
न दिसे मेराना.
हम्म बेडुक टाकायचां.
हम..
अन भरायचा.
अ ते फिरवचं काय म्हणतात ते?
रो पण त्याला उजेडायला लागत संध्याकाळशी दिवसाने भेट
संध्याकाळ दिवसा नय भेटते त काय आंबेवाडीच्या राहना त प कसा भेटत होती
भेटत ते दिवसा नाही एवढ्या भेटती रात्री च लयी भेटत होती.
दिवसाय भेटतच म्हण पाऊस आला का नाही का असं पुर आला का मग.
तेला पुर याय लागतोय.
हा पुूर आला का मग त्या बाहेर निघतस ना.
पूरा दिवस भेटत ते तस भेटते.
हम्म आता नदिला मास असं असतील ना मग.?
असं गेलं पहिल्याच पुरात.
त्यां डोळे आले का मग राहतात का.?
गडोळी जास्त आली का मग रातची.
हा.
गडोळे आल्यावर जास्त राहते ती. पण पहिल्या पुरातच मेन मासा वर येतोय.
हा ह पण आता ते गाबोळे्या असतील ना.
नाही ब आज अजूनच धरले नाही बा बाकीच्या लोकांनी धरले.
हम्म तुम्ही नाही गेलं का धरायला.?
हा आम्ही नाही गेलो आम्हाला खेकडाच लागत आहेत जास्त.
मास नाही चालते तुमच्या का.?
मास नाही आम्ही खाती जास्त खिकडा हिरव.
हा.
ह् हम्.
ते एक पणध जात त्याच्यासूनि भेटत येतो नाही चालत का तुझ्या.
कोणता मास आहे असं.?
मी युट्यूबला पाहिला होता तर मग असा खाला का शरीरातलं. चार हजार चांगल होतच.
असा कोणता मासाये मग?.
मुरळ मासा का काय असं नाव आहे त्याचं.
मोरक का शिंगडा.?
नाही नाही मुरोळं मुरोळं.
गुरळ.
हू!
म तो पाहिलाच नही आम्ही नही ना. अच्छा हूं.
युट्यूब ला सर्च करून पहा म्हणजे कळल.
ते युट्यूबला काही सांगत्या ते.
काय कस सांगतील त्या डॉक्टर च सांगत होत हा कानल स्पेशलिस्ट डॉक्टर होता, तो सांगत होता.
अस आहे का?
हं हाडातल कॅल्शियम कमी झाल काय करायचा?
हाडातलं कॅल्शियम कमी झाय, कमी झालाय.
हू!
खेकडा खाना म.
खेकडा त नही आम्ही खाती ना. आमच्याक नही चालतं खेकडा. नही ना आमचे माणसं माळकरी आहेत ना, म्हणु नाही खाती आम्ही.
मग अंडे खा अंड्यानपासून पण भेटतय कॅल्शियम.
अंडे नही खातन कायस
मंग बकरीच्या नळ्या खा.
बकरीेच्या नळ्या खायला, कुठं तरी जायला लागल मंग
हा मग तेच त कारण, बकऱ्या च्या नळ्या खाल्या ना त्याने कॅल्शिअम वाढतय जास्त.
अन मं ते आता घरी माळकरी माणसं सगळी, कोण देतं आणून.
आस हे का.
ह कोबंड्याची भाजी जाया लाग ल आणायला रानात, तुमच्याक भेट ती त दया ना.
आमच्याक भेटत बॉ नेयाला या.
आमच्या रानात, नेयाला या आमच्या रानात.
कधी येऊ?
या रयीवारी.
रयीवारी? तं आग आवण्या चालय तुमच्याकुण, मग आम्हाला कोण जोडी घेऊन
जोडी पाठु बा कोणला तरी, आता तुम्हाला खायचीच हे म्हणल्याव.
हा ना.
पाठील ना घरातून कोणला तरी एखान. पोर नाही त पोरीला.
ते म्हणशील इथं आवायचं काम पडलंय न यांच काय आता भाजीच निघालाय.
मंग आता पाहुण्यांले भाजी द्यायची म्हणल्याव काहीतरी माणूसकी धरायला लागल ना.
तुमच्या शेततळ्यात नाहीहेत का मास?
आमच्या शेतताळ्यात आहेत.
हूं!
पण ते विकायला ठुवलं ते आम्ही देती नाही तसे.
पाहुण्या न ले दयायचं ना थोडं फार त्याला काय वत.
ते काय ऑर्गनिक खाना थोड हे आ सगळ. बाहेरच खाना टाकेल.
हूं!
नदीचा मासा चांगला.
हा का?
ए का एक चिकन या कोंबड्या कशा बॉयलर तशी बॉयलर माशे ती.
जण सांगायला हे ते
मला वाटलं घरच टायचं मग असं तेि मग चांगलं असतील.
हा पण त्याला खाद्य कोणतं टाकलं जात आहे? त्याच्यामुळे ते काय बॉयलर कोंबडी सारखा त्याला काय मजा.
हा का आता वळांनी मासे येतील ना पका?
वळंदी येते तर वळंदी रा जायला लागते.
जिंदा भेटत बेता जिंद?
ह नाही बजेंडा नाही ब एट तर आमच्याछ
न कोतते बारी कला ह
बारीक ले मुगे मळी
हा सुथणी
त्याच्या
द्या ना. कोणाच तरी विहिरीत नाही मास असं पाहिलं होतं असं बारकला जवळं जवळं मासं.
हा चाल. चाल चालल मग काय? चालल. या भाजी खुडायला एका दिवशी पाटी'
बरं चालं.
ह
धुवा मग.